हॅलो.
हो येतोय आवाज.
हॅलो.
हा बोला ना येतोय ना आवाज ह.
हा हा हा बाळा तुमचं लहान आहे का.
हो माझं बाळ लहान आहे पाहुणे दोन वर्षाच आहे.
अच्छ नाव काय बोलला तुमचं हॅलो. नाव काय बोललं तुमचं. हॅलो.
हा बोला ना तो नावज दुस ह योगिता.
ना योगिता का हा माझं नाव ऋतुजा नमस्कार.
ह नमस्कार.
हा तुम्ही कुठून बोलताय.
अं नाशिक वरून.
हॅलो.
हा नासिक वरून.
हॅलो नाशिक हा मी मुंबईहून बोलते. मुंबईहून बोलते मी.
हो हो.
अच्छा तर टॉपिक काय घ्यायचं. मी ऍक्च्युली मी जॉब करते इथे मुंबईमध्ये. एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये मी काम करते.
हो का.
तुम्ही आता सध्या तरी बाळ लहान असल्यामुळे घरीच असाल ना.
हो मी हाऊस वाईफच मी नाही जॉब वगैरे करत घरीच.
अच्छा ओके बाळ खूपच लहान आहे तुमचं पावणे पावणे दोन महिन्याच आहे का.
नाही पाहणे दोन वर्षाचं. दीड वर्षाच ह हम्.
म्हणजे अजून थो दोन म दोन अजून सहा सात महिन्यांनी मग ते जाईल शाळेमध्ये.
नाही नाही अजून इतक्या लवकर पण नाही. नाही छोटं आहे ना तिला स्वतःचा. हा चार पाच अस हो चार पाच असं.
अच्छा अच्छा नाव काय बाळाचं. मनस याच्या मुलगी आहे.
हो मुलगी हाय.
हम् मुली खूप छान असतात पण माझी पण एक मुलगी आहे पाच. बारावीला आहे.
हो ना भरपूर मोठे माझी तर छोटी आहे माझी एक प पाचवीला या तशी अस हो एक मोठी आणि म्हणजे भरपूर गॅप गेल्या दोघीं म ती ती दहा वर्षाची आणि ही दो आताशी दीड एक दोन वर्षाची
असू देव तेवढं समजून घेतात मुलं म
हम्म समजून पण घेता आणि मग मग कसं माझं घरातलं काम वगैरे आवर असत आवरपर्यंत ती पण सांभाळते असं. मग कसं तिचं स्कूल असतं तिचं होमवर्क वगैरे
होमवर्क अभ्यास वगैरे असतो तेवढा तिला पण टाइम द्यायला पाहिजे आणि हिला पण टाइम द्यायला.
हा नाही तसं मग माझे सासू सासरे जाऊबाई सांभाळतात. म माझी जाऊबाई पण जॉब माझे
तुमची?
डिव्हायडेशन झालंय आमचं एक वर्ष झालंय.
हा हा हा हा मग ती लोक तुमच्याकड म्हणजे
आम्ही ना हा ते ग्राउंड फ्लोअरला असता आम्ही वरती असतो. हा. हा म्हणजे खालीच सासू सासरे सांभाळता बाळाला असं. परत मग जावेची मुलं वगैरे ते पण सांभाळतात ते पण असं. मोठे मोठे तिला घेता वगैरे ती पण स्वतः जिना वगैरे चढून जाते उतरते.
अरे बापरे.
ह देख म ते एकदा रडायला लागली ना खूप रडते मग मी कसं ती एवढं झोपलेली असते तेवढ्या वेळात अ आपले काम घरातली आवरावर स्वयंपाक वगैरे मिस्टरांच टिफिन वगैरे सगळं.
हा हा हा पण सगळे अंडरस्टँडिंग आहेत म्हणून काय वाटत नाही.
हो सगळ हे करून घेताना सगळे सांभळून वगैरे
सांभाळून घेतात हो ते तेच अवस्थ ना बा.
अ आमच्या घरामध्ये मलाच मुलगी आमच्या घरामध्ये मुलीच नव्हत्या. म्हणजे स हा आम्हाला पण ण बहीणेत असं नन नाहीय मिस्तारांना पण बहीण नव्हत हा.
हा बरं झालं ना मग घरात दोन लक्ष्मी तरी आल्या.
हा. आणि मग जावेला आहे अस असं तीन मुली झाल्या फ आमच्या घरामध्ये आता
अच्छा ओके ओके मग त्यांना जावेला किती दोन मुलं आहेत.
एक मुलगा आहे हा एक मुलगा मुलगी हम्म मुलगा नवीला आहे त्यांचा मोठा आहे आणि मुलगी आता दुसरीला सेकंडला
अच्छा मग ते पण येत असतील ना त्या दोघांबरोबर खेळायला
ती सकाळी जाते आणि मग ही ह असत तोपर्यंत मग हिला सांभाळत सासूबाई परत अ भाऊजी अस ते तरांचे मोठे भाव ते पण सांभाळता आणि आणि आमच्या घरी कसं किराणा दुख दुकान येत आमचं त्याच्यामुळे मग सासरे सकाळी जाता आणि मिस्टर पण जॉब ह आणि मिस्टर पण जॉबला आहेत. ते पण म दुकानावरतीच असं हे आपल्या अग्रिकल्चरचा पावडर असतात ना.
हां हां हां.
शेतीच्या त्याच्यामध्ये मग ते पण अकाउंटेंट म्हणून आहे तिथे
अच्छा बर आहे बर आहे बर.
मग आमच्या शेती वगैरे शेती वगैरे आहेत पण मग कोणी नाही आणि जाऊ जाऊबाई पण ज्वेलर शॉपमध्ये जॉब करतात.
अच्छा ज्वेलरी शॉपमध्ये
हो
सोन्याचे वगैरे कि असे ते हे बनवतात तस सोनच्या हा सोन्याचे घाल
ऑक्साइड ह्याच्या नय असं मं आपल्या ह्याच्या नाय कटलरीचे नाय हा दागिने वगैरे आपले बनवतात. म तिथे नाशिकलाच ते पण अं माझे आणि ते आमचे मोठे भाऊजी जा जावेचे मिस्टर ते पण डेंटलच्या याच्या जाय ह नाशिक हा हम्म सगळे असं म्हणजे एजु हा एज्युकेटेड फॅमिली
हो हो हो आता कोणी असं असे राहिलेलेच नाही तो की म्हणजे जे नं शिकलेलं किंवा काय असं हे ना तीच म्हणजे शिकून पण ती लोक कस काम काम वगैरे करून मण स्वतःला एवढं हे करतात.
हं मा सासू सासरे माझी पहिले पंधरा वीस वर्ष गुजरात मध्ये सर्विसला होते.
अच्छा
हा आणि मग ते हा हो गुजरातला होते आणि मग ते कंपनीमध्ये होते त्यावेेळेस
हा हा हा
आणि मिस्टरांचा माझा जन्म पण तिकडेच झालेला आहे गुजरात मध्येचं म्हणूनच ते काय नंतर हें ना ते हो येत सास नणंद बाईला येते सासूबाईला मिस्टरांना पण म आता कसं ते मंतरून मग इकडे शिफ्ट झाले. हा आपलं शेती वगैरे इकडं डिवायडेशन झालं पूर्वी कसं असायचं मग याच आपलं वाटणी वगैरे करायची म्हणायची तेव्हा
हा हा हा हा
मंग याला हे पाहिजे त्याला ते पाहिजे
हा.
आणि मग त्याच्यामुळे ते इकडे आले गावावर पर स्थायिक झाले मग शेती वगैरे करायची ते सासू सासरे खूप दिवस मग तरुण मग काही त्यांना हँडल होत नव्हती मग शेतीला खूप भांडवल वगैरे लागायचं मग ते म्हणायचे म आपण एवढं याच्यामध्ये एवढं हे करायचं त म आपलं आपलं काहीतरी करू असं मंग आम्ही मग मिस्टर बोलले की मी कुठे जॉब वगैरे करणार नाही काय नाही मला स्वतःचच पाहिजे असं आपलं अ मग एक मग त्यांनी दुकान टाकलं.
दुकान पण दुकान पण व्यवस्थित आहे असं म्हणं जे अस मं प्रॉब्लेम नाय त्याचा काय हा आणि आपलं मनाचं राजा ना की बाबा हा की कधी पण आपलं म्हणजे जा वगैरे आपलं आपलं करा आणि हे करा हाय ना
हा आपण आपल्याला बाहेर जायचंय तर समजा आपलं दुकान बंद करून आपण कुठे पण फिरू शक तो तस अस जॉब अस नोकरी वगैरे करता अस नाहीच
हा सुट्टया द्या मग सुट्टी नाय म्हणून सांगितलं तर म नाय ते मग काम तशीच राहतात अर्धदी अधी तसं म्हणजे हे नाय म हे बरं आहे तुम त म्हणजे कसं आपलंच दुकान असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाय.
हम्म हम्म हम्म त्याच्यात पण मग त्याला पण कंटिन्यू उभं राहायला लागत म्हणजे पण एवढंच का त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःच म जेवण्यासाठी घरी घरी ये घरी येता मग असं मग थोडा वेळ आराम वगैरे कर
आराम वगैरे करून परत मग तीन, चार वाज सता जायचं आणि मग परत मग ओपन करायचं. असंय. हं. हं. बाकी माझे मित्र तर आता ते ह्याचं कम्प्युटरच वगैरे कर त्यात. कप्युटर इंजिनियर हायते म्हणजे कोणाचा लॅप टॉपच वगैरे काय असेल काय नाही. लॅपटॉप सेल परचेस - - असं ते बघतात. आणखीन जे मंत्रालय वगैरे या ठिकाणमते असे टोनर वगैरे प्रिंटरचे असतात नाई का ते मग हा ते - - ते मग देतात किंवा तिकडे काय सर्व्हस वगैरे असेल तर मग ते - - ते पण करतात. बाहेर असं कोणाच असेल काय लॅपटॉपच काम किंवा काही पार्टस वगैरे चेंज करायचे असतील ना - - तर मग ते हा करतात. पण ते त्यांच स्वतःच ह. सॉफ्टवेअर नाही. हार्डवेअर हा. म्हणजे ते हेच्या आता - - आताच त्यांनी स्वतःच चालू केलंय तसं हेच्या अगोदर ते जॉब करते पण आता म्हणायला लागले. नाही ते दोन्ही पण एकत्र जमत नाही त्यांना. मग त्यांनी ते जॉब स्किप केला आणि आता त्यांनी स्वतःचच हे करतात. आणि ते क हा आपलं, जाते हो. त्याच्यामुळे त्यांना पण थोडस रिलॅक्सेशन मिळत आता हं कसं की जॉब करत असल्यामुळे कसं त्यांना तिकडे पण बघायचं बघावं लागायचं. इकडे - - ण बघाव लागायचं त्यामुळे मग थोडसा प्रॉब्लेम व्हायचा. मग का एक काम व्हायचं. एक काम व्हायचं नाही. असं म्हणजे व्हायचं. आता ठीकाय. म्हणजे आता त्यांना ते एका ठिकाणीच त्यांना म्हणजे तो हे करावा लागतो. काम करावं लागत आणि मग ठीक हाए ते कधी नसलं काम तर कधी आराम करतात मग.
हो. हो. आणि तुम्हाला सुट्टी फक्त संडेला असते का?
हा. फक्त संडेला असते. त्याच्यामुळे मला कॉल पण करायला मिळत नाही कोणाला ऍक्च्युली.
मग संध्याकाळचे किती वाजता येता टायमिंग घरी?
ते हं रात्री.
मग जेवढा वेेळेत असेल तेवढा वेळेत करून घ्यायचे कॉल.
हा पण टाइम तर मिळायला पाहिजे ना. आणि कसं होतं बसमध्ये आपण केलं ना - - मग कधी नेटवर्क नसतं. कधी काय नसतं. असा प्रॉब्लेम होतो. म्हणून मग मी नाही करत. असं होतं. आता बघूया आता थोडं थोडं आजच्या दिवसात पूर्ण करायचंय मला. बघते मग कसं काय ते. आजच्या दिवसात - - पूर्ण करायची. आजच्या दिवसात पूर्ण करायचे आहे.
हा एका व्यक्तीला तिनच कॉल करता येतात तू आपल्याला.
हा. हा. हा. ते मी क म्हणजे करायचे ते बघते कसं करता ते.
ह्. हं. तुम्ही पहिल्यांदीच मला कॉल केला का?
हो. हो. पहिल्यांदीच केला तुम्हाला. हम्, हम्, चालेल. चला मग. मी ठेऊ का मग.
हो. मी करू का आता कॉल तुम्हाला?
हा. हा. चालेल, चालेल. हा, चालेल. हॅलो.
हा. करते करते.
कायलं?